हॅलो.
आवाज यायलाय काय?
हा हा यालाय आता आवाज यालाय. हॅलो हॅलो.
हां यायलाय आवाज.
हा काय करायलीयास.
काय नाही बघ बसलोय. तू करायलीयास?
मी आता आवरलो घरातलं भांडी वगैरे लावलो. मग आता लोटून काढलो म आता आवरायचं बाकी. आणि संध्याकाळचा स्वयंपाक.
होय मी पण आवरलंय सगळं. भांडी वगैरे घासली आज भांडी भरपूर पडलेली.
हं ह मग काय आणि
अं मला. रेसिपी सांग कि ती पनीर कसं बनवायचं? उद्या बनवणार होते.
हां.
मैत्रिणी येणार आहेत गं म बनवायचं होतं मग पनीर आणि रोटी ची पण होय रोटीची पण सांग.
हा हा सांगतो की. पनीर काय विकतच आणणार आहेस नव्ह
होय होय.
नाहीतर घरी पण पनीर छान हो
विकतच.
ते बघ.
कर आता, ते कधी करत बसायचं आम्ही? त्याला जरा वेळ पण लागतोय, त्यामुळं विकतच आणायचं.
फ्रीज आहे, दूध आट हे करायचंय विकतच आण मग, सुटेबल पडतेय तुला. मग काय पनीर आणलीच ते कट करून घ्यायचं, आणि त्याच फ्राय करून घ्यायचं. पहिला, आणि नंतर कांदा हा तेलात फ्राय करून घ्यायचं नुसता, शालू फ्राय करून घेतल्या वणी घ्यायचा. ते बाजूला काढायचं, आणि मग नंतर ते तेलात कणी कांदा टोमॅटो चिरून घ्यायचं आणि ते तेलात फ्राय ते पण गर फ्राय करून घ्यायचं तेलात. कांदा, टोमॅटो ते लालच रूस पर्यंत फ्राय करायचं. आणि नंतर न मग ते गार करायचं टोमॅटो आणि हची अ कांद्या कांदा आणि त्याची प्युरी करून घ्यायची.
फ्राय केलेलं असत ते गार करायचं.
गार करायचं कांदा टोमॅटो फ्राय केलेलं आणि ते अ फ हे करून घ्यायचं प्युरी करून घ्यायचं मिक्सरला आणि मग नंतर मग त्यात मसाला पण आपल्या ह्याचा तयार मसाला मिळतोयच पनीरी टिक्का मसाला.
तो सोहानाचा.
हा सुहानाचा पनीर टिकका मसाला तेव आणायचा. तो दुधात थोडा मिक्स करून म्हणजे दुधात एक पेल्याभर दूध घ्यायचं. आणि त्यात, त्यात तो मसाला घालायचा आणि तो भिजत ठेवायच थोडा वेळ दहा पाच दहा मिनिटं ठेवलीस तरी चालते आणि नंतर न मग ग अ एका कडाईत तेल घ्यायचं. त्यात आपण प्युरी केलेली सगळा मसाला घालायचा कांदा टमॅटो प्युरी घालायची. आणि ते चांगलं मग दाचेवर हे करायचं भाजायचं आणि मग त्यात आपण ते सुहाणा मसा पण हे पनीर टिक्का मसाला हे केलता का नाही दुधात भिजवलेला त मग त्यात घालायचा तो पण चांगला भाजायचा त्यात. आणि मग त्यात का आपलं साधे आपली तिखट, तिखट मीठ घालायचं आपलं घरचं.
हा.
तीखट घालायचं कोणाला असं काश्मीरी मिरचीच पावडर पाहिजे ते पण घालतात. ते कलर येण्यासाठी
होय बुक्का चालेल ते घातलेलं?
हा बुक्का चालते. ते पण थोडा घात चालतय पनीर टिक्कान काय होत बुक्याचा झणका मारतोय त्यामुळे शक्यता हा हा. म्हणजे चालतेय सोडते कलर जरा येतोय त्याच्यान मग ते घालून सगळ चांगलं तेल सुकसपर्यंत भाजायचं त्या सगळ्या मसाल्याला आणि थोड गरम पाणी घालायच त्यात आणि जरा भाजून अगदी थोडसं घालायचं एक चमचा भर, आपली पळी . तेवढ मग ते आणि जरा शिजून घ्यायचं मग ते चांगलं तेल सुटू तर भाजल कनी मग त्यात आपण शालो फ्राय केलेल पनीरचे तुकडे घालायचे आणि त्यात आपल्याला पाहिजे तसा त्याचा लेयर म्हणजे, असं पातळ घट्ट कसं पाहिजे तसं त्यात जरा पाणी घालायचं मग. मग ते पनीर हम्म आणि रोटी पण सोपे आहे, छान आहे, हॉटेलपेक्षा भारी होत्या घरात.
होय कसं करायचं?
रोटीला आपला मैदा घ्यायचा आता किती एक किती जणांचं बनवणार आहेस, तू चार जणांचं बनवणार आहेस जेवण. तर एक पावशरभर मैदा बास होतोय आपल्याला, एक पावस एक मैदा घ्यायचा आणि त्यात तर एक थोडं अर्धी वाटी रवा घालायचा त्यात. हम्म? आणि त्यात एक, एक चमचा एक दीड, दोन चमचे असं दही घालायचं. आणि थोडीशी हा दही घालायचं त्यात मैद्यात.
हा.
पुन्हा त्यात रवा घालायचा अर्धा वाटी आणि दही घालायच एक दोन चमचे आणि साखर थोडी घालायची एक आपले पोहे खायच चमच्याने चमचाभर साखर घालायची आणि मीठ घालायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यात पा णी घालून सगळं अस घट्ट असं मळायचं ते. रोटीच पिठ ते. हा. हा, घट्ट म्हणजे अगदी लई पण घट्ट आपल्याला लाटता येण्यासारखं हा मीडियम आपल्याला लाटता येण्यासारखं मळायच.
हा.
आणि मग ते मळल्यावर कणी ते थोडं मग आपल्याला जा आपल्याला वाटतेच की, आपण रोटी ला म्हणजे लाटतय येण्यासारखं कसं आपल्याला पाहिजे तसं
म्हणजे जरासं घट्ट असं लाटून पातळ लय पण पातळ नको, पातळ झालं की फाटतय ना ते.
अगदी मिडियम असं घट्ट पण लई पण घट्ट नको आणि लई पण पातळ नको. असं मळून घ्यायच आणि ते गोळा करून घ्यायच आणि दहा मिनिट पंधरा मिनिट भिजायला ठेवायचं त्याला.
हा.
मग भिजवून जा भिजलं ना, ते थोड्या वेळने मग ते घ्यायचा एक गोळा करायचा आपल्या पळपटावर लाटणार लाट नाही तर, डायरेक्ट आपल्या किचन कट्टयावर लाटलीस तरी चालतय.
होय चालतंय की.
त्या रोट्या लाटायचं आणि आपल्या हाय अस तव्यावर जरा भाजायचं. तवा उलटा करून चालते किंवा हा असं सरळ भाजायचं एक बाजू आपल्या तव्यावर भाजायची आणि दुसरी बाजू डायरेक्ट गॅसवर शेकलेस तरी चालत्या, आपल्या त्या स्टीमर ते हे असते त्याच्यावर ठेवून छान होत्यात रोट्या त्याला चांगले असे हे येत्यात टिंबू टूंबाला य तस थोडी येतात. चांगले हा रोटीला पण हा.
तुझ्या इकडे आलेले तवा केलेलीस, छान झालेलं म म्हणलं तुला विचाराव तू कस केल तीस तस करून बघाय
बघ उद्या मग मैत्रिणीला आवडतयं काय बघ?
होय.
बघ कसं काय काय आवडत आवडलं तर ठीक.
त्यांच्या घरी गेल्यावर त्या एवढं छान छान करतात, म्हंटल्यावर त्या आल्यावर. करायलाच पाहिजे त्यांना पण चांगलं काय तर द्यायला नको काय
द्यायला पाहिजे कि कायतर चांगलं. मग आणि काय आणि कोणकोण येणारयंत मैत्रिणी मग किती जण येणारयंत?
तिघी येणारायंत आणि मी एक चौघींच करायचं बाकीच्यांच्या घरच्यांना बघूया आता.
हां हां. चलतयं
खूप दिवस झालं आली पण नाय मग एवढ्या दिवसाांनी यायलात करायचं जेवणच बा कीच काय नाष्ता बिष्ता काय बरोबर वाटत नाय.
होय होय जेवणचं बनव चांगलं बनव मसाले भात कर मग हां.
होंय मसाले भात काय त्यो माझं हातचं आवडतं त्यांना त्या पद्धतीने करायचा.
हां हां चालतयं की
होंय.
हां हां. हां हां काय नाय बघ आणि निवांतयं
होंय
आता बघायचं कायतर कायतर करायचं आता संध्याकाळच आम्ही पण मी आणि काय? स्वयैपाकाची मग संध्याकाळची तयारी?
संध्याकाळची आता काय सकाळचं आहे थोडं
हुं.
ते पुरण पुरळ पोळी आज त्याजं ठेवलयं पीठ थोडं पुरण पण हाय मग तेच करायचं उगच कशाला मात्र करायचं.
हुं हुं.
भातं तेवढा लावायाचा बाकीच आहेच आज तेच खायचं मग
हां चालतंय की.
तुम्ही काय करणारयं आणि?
आम्ही काय आता संध्याकाळी चपाती भाजी बनवायचं काम नाहीतर मग भाकरी मिळाली तर सकाळी पोळ्या खाल्ल्या आता भाकरी म्हणली तर भाकरी करायची मगं
होंय उन्हाळ्यात जरा भाकरीच बरी वाटण्या. चपातीपेक्षा हं चपातीने जरा जास्त उष्णता असं
होय उष्णता असं ते चपाती खूप भाकरीचं करायचं मं आता बघायचं पोरीना पण भाकरी चालती संध्याकाळी भाकरी करायचं म्हणा
होंय.
भाकरी.
भाजी कायतर करायचं.
हम्म, काय लोनचं हायं आता घरचचं. लोनचं भाकरी खातात पोरी, मामा जास्त खायला बघत नाहीत.
होयं.
हम्म.
हा हा.
चालतयं. आवरायचं म आतां. काय नाही बघ, निवांत हायं. तेच ते ते म्हटलं म्हणून सांगितली तुला रेसिपी
होय, तुला विचारूया म्हटलं, गेल्या वेळेस छान झालेल ते. आता उद्या करून बघतो आणि तुला सांगतो कसं झालेली.
होय, मैत्रिणींना पण विचारायचा फीडबॅक.
हम्म, विचार की. चालतेयं, हं. कसं झालयं विचार
तुला विचारून केलेलं म्हणून
हम्म, सांग की. कसं झालं? हो तेचं कर चांगलंय, हम्म.
आता सकाळी लवकर उठायला पाहिजे करायचं म्हणल्यावर.
हो, होय. लवकर उठून, सगळं आवरून
हम्म.
होय, होय.
कर
होय, करते की ते पण.
हा.
होय.
म्हणजे व्यवस्थित होतय ना ते, कट करायला बरं पडतय.
होय, कट करून पिसेस करायच्या आधी पहिला बाहेर काढून ठेव तो थोडा वेळ, नंतर करायच्या आधी मग जरा कट करून ठेवायचं
हम्म, चालतय. कर मग हा. ठेऊ काय मग?
चालतंय, काय म्हणलीस? हां हां, चालतंय चालतंय. ठेव बाय.